हॅलो
हॅलो
हो बोला ताई.
मी तुम्हाला कॉल केलेला पण उचलला नाही ना आता नंबर हे नाही होतय तुमचा परत.
हो का, तो उचलताच येत नव्हता ते काहीतरी होऊन गेल होत फंक्शनिंग गेल
आ काय नाही असं फक्त सेकंद दिसले पाहिजेल ओ थोडेफार. आणि तीस कॉल आहेत ते.
हो तीस कॉल आहेत ना.
हम्म, पण काहीन काही मेंबरला होता येत. एका मेंबरला आपण पाच कॉल करू शकतोय ना, तर काही मेंबर्सला होतय पण तुम्हाला नाही होतये, तुम्हाला जो कोणी केला ना पाच वेळेस काय माहिती नाही होतय. पण मला आता तुम्ही जर केलं ना पाच वेळे आता दुसऱ्या वेळेस परत करून बघा होतं का बघा? आता सेकंद किती आलेत तुम च्याला ऊ, थांबा असू द्या अजून. सेकद चालू आहेत तुमचे, असं काही नाही फोन करून असं बाजूला ठेवलं ना
हो.
दहा मिनिट पण नाही हो फक्त पाच एक मिनिट. फक्त थोडे थोडेफार सेकंड एवढं दहा मिनिट कोण बोलणार आहे आपल्याला आपल्याशी. तीस मेंबरला कॉल करायचा आहे, हम्म.
दिलय ना दहा दहा मिनिट बोलायचंय बो अस.
हा.
त्यामुळे मग दहा मिनिट बोलतोच माझे आता चारच कॉल राहिलेलेत.
पहिल्यापासून करतायेत का? नाही नाही नाही, म्हणजे आता नवीन आहेत का असं?
हो हो नवीन, जॉईन आत्ताच झाले.
मला, जॉईंट आत्ता झालंय का मला एक वर्षापासून मी जॉईंट आहे, हा सगळ्यात हाच अ टास्क अवघड आहे बाकी एवढे अवघड नसतात. पण हा सगळ्यात वेगळाच आहे, नवीन, नाय नाय कॉल अवघड असतात का जरा याच्यात आपल्याला एवढी पेमेंट नाही भेटणार.
नाही का?
नाही नाही, जे आपण टास्क करतो ना आपण स्वतः बोलून.
हो हो. कारण त्यांना दोन हजार रुपये पेमेंट पडलं याच आल फोन
याच पडलं का?
हो.
हम्म, मला आतापर्यंत तीन पडले तीन हजार म्हणजे आतापर्यंत जेवढे मी केले ना, त्याजे तीन हजार पडले. पण आता याच काय माहिती हे मला जरा वेगंच वाटतय.
नाही यात भरपूर इन्कये म्हणजे त्यांना आता कॉलिंगच्या याच्यातच फक्त दोन हजार रुपये पडले.
हो का?
हो दहा दहा मिनिट बोल्या त्या, हो. त्यानंतर म शंभर रुपये येता न आपल्याना एक कॉलचे दहा मिनिटाचे.
एक मिनिटाचे श बरोबर आहे आता तुमच किती चालेत? दोन
एक मिनिटाचे दहा रुपये येता दहा मिनटाचे शंभर रुपये येता असं.
हम्म हम्म म्हणजे दहा सेकंड चालू ठेवायचा.
हो दहा मिनिट, तोपर्यंत चालू ठेवायचा.
आता मी तुम्हाला एक नंबर देईल. माझी माझीच बहीण आहे हर्षिता वाघ म्हणून तुम्ही तिला करा तुम्ही म्हणजे ती तुम्हाला करेल असं तुम्ही करा कंटिन्यू तिचे पण आता पंधरा झालेत हा हा तर फ्री ती असते मग तुम्ही तिला गेणार दहा मिनिट ती म्हणजे दोघांचा प्रॉफिट होईल तुमचा.
हो तेच त कारण मी तीच नाही आता जास्त कमी होऊन गेल न हे फोनच
हम्म हम्म
काहींचे लागत नाही काहींचे टास्क पूर्ण झालेले आहेत न.
तिघींच्या दोघींच्या
तेस का तुम्ही काय करता घरी
मी घरीच असते
हो का
म्हणजे तुमचं लग्न नाही नाही जॉब वगैरे नाहीे मी घरीच असते. लहान बाळ आहे न माझं एक वर्षाचं.
हो का
त्यामुळे मी घरीच असते बघू नंतर काहीतरी
हो नंतर बाळ मोठं झाल्या नंतर
आता काही जण म्हणता हे फ्रॉड पण आहे पण आता काय माहिती ब मला आतापर्यंत वाटलं नाही आता कोणे आपल्याला फुकट
करताय ना
हो मी वर्षापासून करतेय पण आता माझ मस्त नाही म्हणतात कारण फॉड निघू शकता या असं
हो माझे मिस्टर पण मी बोलत होते पण मग मी मैत्रिणींचं याच्यानी घेतलं करून
कारण फक्त बँकेत बँकेत पैसे आहेत ना आपले जे आपण युपीआय आय डी देतो ना यांना आपण जेव्हा आप पेमें दोन हजार तम झा एक हजार कि पणग त आपल्याकडून पी आय आयडी मागतो तो आयडी म कारण तो आयडी वून समोरल्या पै पण पैसे पण काढू शकतो आपल्या बँकेतले त्याच्यामुळे आपल्या बँकेत पैसेच ठेवायचे नाही पहिले मुदाा
हो हो हो नाही दोन अकाउंट असतात ना
हा हा हा मग ते जे ज्याच्यात पैसे नाही ना अकाउंटला त्याचाच आयडी द्यायचा किंवा बँक अकाउंट नंबर द्यायचा कारण मला पण ते कोणी एवढं देणार नाही ना आपल्याला घरी बसल्यावर थोड देणारे फुकट हे तर नाही म्हणतायत पण मग बघ खूप तरीक करती
ह कारण माझ्या मैत्रिणी आहेत त्यांचे नननबाई दोन वर्षापासून करताय
हा हा हा हा
हो त्यामुळे मग म्हटलं चला करून बघावं.
चार सेकंदात
बाळ झोपलेला असल.
हा झोपला आहे. आता मग स्वयंपाक करते. स्वयंपाक मण करते, इकडे बोलते पण.
हो स्वयं पाकलेले एक
हा त्यांचा टिफिन जातो, बाकीचा झालेला असतो.
हो का, आम्ही नाशिक
नाशिक, आम्ही इकडे कर्जत कल्याण कर्जत
हो का.
हम्, हम्
हम् ह बिकसतत
तुमचे कोणी नंबर असेल तर द्या ना मला अजून एखादा कोणाचा असेल तर
हो आहेत ना देईल, माझे आत्ता फक्त चार राहिलेत.
बापरे, पेमेंट काय दाखवतय वरती?
पेमेंट अजून पण नाही दाखवते. टास्क पूर्ण झाल्याशिवाय नाही दाखवत वाटत. हम्म, हा पूर्ण झाल्याशिवाय नाही येऊ शकणार.
तुम्ही पहिले लिस्ट ला होते का? आत्ताच लिस्टला पडल्या. पहिले लिस्टला आहे ना म्हणून झाले. मला आ आता लिस्ट पडली कालच. हम
नाही नाही मला पहिलाच म्हणजे फॉर्म भरल्यानंतर लगेच तास पडली ना. तो- तो एक रेकॉर्डिंगचा आला आणि त्यानंतर हा आलाय दोन आले. हम्
ह
ते आहे तुम्ही आता फर्स्ट टाइम केलाय कॉलिंग का झाले याच्या अगोदरचे.
याच्या अगोदर आलीच नाही ना टास्क ला कधी कॉलिंग फर्स्ट टाईम आहे. याचे पहिले कधीच नव्हत हे.
नाही आ आत्ताच्या ह्याच्यात या टास्कमध्ये
नाही आता माझे किती झाले ना पाच झाले. या टास्क म पहिच कर पाच कॉलिंग झाले पण एवढं दहा मिनिटाच्या नाही झाले.
नाही दहा मिनिटं पूर्ण करावं लागतं ते, कारण त्या चार्जर नाही. ना आपल्याला पेमेंट कमी होऊ शकता असं.
हम्.
त्यामुळे दहा मिनिट थोडस बोलत चालायचं. काही पण असं एक, एक, रेसिपी वगैरे काही पण
सहा झाले, आता दहा यायला पाहिजे ना टोटल?
हो.
थांबा चालू ठेवा इकडे कणिक मळते, चालू ठेवा तुमच्या सेकंद होऊ द्या.
हो हो
ह
ह ह हो
हो